ह बोल ना कशी आहेस. मी बरी आहे कशी काय आठवण काढलीस.
आठवण म्हण ते असं सहजच म्हंटलं वेकेशन ला कुठे गेली होतीस का विचारायला.
अच्छा नाही ग मी अजून कुठे गेल्याले नाही पण करणार आहे मी प्लॅन म्हणजे बघू जाणार आहे मी
मग आम्ही अहो नाही आम्ही पण जाऊन आलो माथेरा ला गेलो होतो.
हा, छान आहे. ते थंड हवा
थंड हवेच. हो, थंड हवेच ठिकाण आहे. तुला माहितय का?
नाही ग, म्हणजे फक्त एवढंच म्हणजे माहितीय की, थंड हवेच ठिकाण मी अजून गेलेले नाहीये. पण आता तुझ्या ह्याच्यावर मी ठरवीन, म्हणजे बाय कधी जायचं झालं. तर मग, तू थोडं फार सांग,
सांग हो, बघण्यासारखं छान आहे. म्हणजे तिथं लहान मुलांना तर अगदी म्हणजे ही हाय, ते कारण तिथे कसय आहे. माथेरानला वाहनांना बंदी य बंद, ते, त्यामुळे ते प्रदूषणमुक्त आणि म्हणजे शांत असं ठिकाण आहे. माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये असलेले म्हणजे छान सुंदर थंड हवेच ठिकाण आहे. आणि त्याच वैशिष्ट्य म्हणजे काय कि इथ कोण, त्या, वेळी प्रकारचे म्हणे. वाहनांना बंदी आहे.
म्हणजे वाहनं जाऊ शकत नाहीत का?
म्हणजे आपण इथून दस्तुरी पॉईंट पर्यंत आपल्या म्हणजे गाडीन रेल्वेन किंवा आपल्या स्वतःच्या गाडीनं असं जाऊ शकतो. फोर व्हीलर न वगैरे पण तिथून, पॉईंट पासून जे माथेरानला पुढे जाण्यासाठी, म्हणजे आपल्याला ते चालत तर जावं लागत किंवा त्यांच तिथं घोडे असतात. त्या घोड्यावरून किंवा मग हात रिक्षा एक असतात. त्याच्यावरून, एसटी या ह्याच्यावरूनच, जावं लागत, कारण तिथं वाहनांना बंद म्हणजे तिकडून आज जायला, बंदी घातल्या मग, त्यामुळे तिथली कशा हवा एकदम असे, आ शुद्ध आणि प्रदूषण मुक्त आहे.
हा हा हा हा हा आणि म्हणजे मला वाटतं. आणि तिथं हे काय ग, म्हणजे रेल्वे न गेलेलीस का कशाने गेलेली.
हो, आम्ही गाडीन गेलेलो, आमच्या म्हणजे सगळीच आम्ही फॅमिली. गेलेलो ना, हा, तर कस म्हणजे, जे माथेरानमध्ये बघायला. पण म्हणजे भरपूर ठिकाण आहेत. जस, की बुवा आम्ही शाल, लांब गेलेलो, तलाव हाय तो ले शालर लेखाय तलाव हाय. आणि या लेक मध्ये कसं अ पाण्याचा मुख स्रोत म्हणून ओळखलं जातं या ले शाल शार्ललं टेक ला. त्याच्या एक कबाजुला असं जंगल हाय घणडात आणि दुसऱ्या बाजूला पिसरनाथ चमंदिर आय एक त्यामुळं हे अ जंगल जंगल पण बघायला मिळतं. ते दुसऱ्या साईड ला एक मंदिर पण हाय ते पण बघायला मिळतंय. परत सह्याद्रीच्या रांगांचं दृश्य पण बघायला आपल्याला तिथं मिळ
काय गर लो ई शा पण काहीतरी म्हणजे आहे ना
पनाय तिथं. त तिथं काय म्हणजे प्रबळगड किल्ला एक हाय.
ते धब ध धब धबा कायतरी आहे ना?
हा धबधबा पण आहे. आणि किल्ला आहे तिथं प्रबड प्रबळगड किल्ला आणि अ म्हणजे द-अ तिथनं दऱ्यांचं दृश्य दिसतंय अ त्या लॉयसा पॉइंट वरून आणि एक पो पॉइंट एक काय? इको पॉईंट वरून कसं कसं म्हणजे ते नसतं का आपण म्हणजे स्वतः टीव्हीत पण असं आपण स्वतः ओरडलो आपलाच आवाज परत रिटर्न येतो ते हा हा त्यां इको पॉंईट म्हणजे तो जास तो करुन तोच तिथं म्हणजे जास्त बघायला गर्दी पर्यटकांची तिथं
हम्म. पण तरी किती छान वाटत असेल ना असं आपण एखाद गोष्ट ओरडल
सगळ्यांना हो आ सगळ्यांच म्हणजे असं- तेच सगळे जण कर करून हे करतात तिथं.
तेच की आवाज सगळ्या दऱ्यान, खोऱ्या, डोंगर याच्यातन घुमत असलं
असल होय. भारी वाटतेत
होय, मग हे म्हणजे कधी गेलतीस तू? म्हणजे असं पावसाळ्यात जाऊन
नाय पा हा पावसाळ्यात पण म्हणजे तिथलं निसर्गच सौंदर्य पण दि छान दिसतय. पण हा जास्त करून कसं हा ऑक्टोबर ते मेपर्यंत च म्हणजे जास स्त करून तिथं जाय आणि तिकडच गर्दी म्हणजे ऑक्टोबर ते मेच्या या दरम्यान मध्येच असते. जास्त करून उन्हाळच्या सुट्टीतच आपल्या हे अशा
आणि हे म्हणजे हे आ तू गेलीस ते त्या पॉइंटला पैसे वगैरे किंवा म्हणजे कितपर्यंत खर्च आला तुला आणि तिथल जेवण वगैरे? ते कसं
जेवण पण काय आपल्या म्हणजे आप आपल्या महाराष्ट्र पद्धतीचं पण जेवण मिळतं, पण तिथं कसं चिक्की आणि फज एकदम म्हणजे फेमस आहे तिथलं, तर फज म्हणजे काय असंत की ते चाॅ
चीक
हा फेमस आहे तस. हा तर तर तिथं चिक्की म्हणजे काय शेंगदाण्याचे चिक्की, तिळाचे चिक्कीे त्या त्या तिथं फेमस आहेत. आणि फज म्हणजे कस चॉकलेट, मावा आणि आक्रोड एकत्र करून तो बदल बनवलेला पदार्थ असतो. त्यामुळे तो फज हे एक म्हणजे जास्त त फेमस आहे तिथं.
हा, हा म्हणजे ड्राय फ्रूटचच ते बनवलेलं असतंय काय पूर्ण?
पूर्ण न हा मा पूर्ण नाही म्हणजे चॉकलेट, मावा आणि अक्रोड असतय त्यात.
हा, हा, हा.
आणि एक असतोय तो मगज म्हणून आहे. अ मगज म्हणजे त्यात काय आहे की बेसन, तूप आणि साख खर यापासून बनवलेली ती बर्फी किंवा एक लाडू म्हणजे असतोय ते एक जास्त गोड पदार्थ एकदम म्हणजे तो फेमस आहे ते तिथ तर हा तसंच आपल्या इथं जे म्हणजे कांदा भजी मिळत्त्यात ते आपल्या इकडचेच पदार्थ म्हणजे कोल्हापूरच्या साईडचेच पदार्थ ते
हा तिकडची कस तिखट म्हणजे? मिस तळा असतं
हा मिसळ पाव परत भाजलेलं कणीस हे म्हणजे आप आपल्याला जात आपण कॉइन वर जाताना ते भाजलेले कणीस तेण म्हणजे खायला भारी वाटते जाताना
हम्म हम् म्हणजे ते आपलं ह थंड हाय ज्यात आपलं ते सगळं चाट
हा ते भाजलेलं कारण कोळसा त्यावर भाजतात
हा कणीू स वगैरे खात छान वाटत असेल नाही का? ते खात आपलं मस्त बघायचं आणि आणि सगळे हिरवेगार दाट झाडे
हो आणि तिथं तसच कसं आहे कि एक हेच म्हणजे जास्त करून अस दरी दरीचच दृश्य आणि पॅनोरमा पॉइंट आहे तिथं कसं आपण सुर्योदय अ सूर्योदय पाहण्यासाठी ते हो ठिकाण आहे नाही
ह
मग आपण कसं पण म्हणजे जाऊ फक्त ट्रेन नी किंवा आपल्या म्हणजे गाडी न जाऊ शकतोय हॉटेल्स पण आहेत तिथं
म्हणजे ते सूर्य? अ आ डुबत अस ताना म्हणजे हे त्याच सनसेट हा तो पॉइंट आहे काय?
हो
तसं बघायला गेलं म्हणजे बरेच पॉइंट
पॉइंटांत हो आणि एकय तो म्हणजे कायये अ नेरळ ते माथेरान दरम्यान एक जाणारी तेथं कने टॉय ट्रेन ये. टॉय टॉय ट्रेन म्हणजे ती त्या तिथलं आकर्षणये म घाटात पून्हा नागमोडी असं वळणावरून कने हे जंगलातली जात जात्यात छोटी शी ट्रेन असत्या पण ते बघायला
आ मग किती छान आहे गं. ते म्हणजे आपण तर म्हणजे आपण असच बा टीवी मगं दे किंवा कुठं मोबाईल ला वगैरे बघ तो हे दाट झाडीतनं ती ट्रेन जाते पण तुम्ही प्रत्यक्षात बस तेव्हा किती छान वाटलं असेल तुम्हाला ना? आणि जरासं तं भिल्यासं
ह ना हा नाही ट्रेन न हाकी त्यामुळे एवढं काही हे नाही पण भारी म्हणजे वाट ते एकदम असं आणि आपल्या इथून ते तिकडं जायला म्हणजे सहा ते सात तास लागत्यात. जास्त पण काय असा वेळ लागत नाही पण म्हणजे ते काय ट्रॅफि फिक वरून पण डिपेंड राहू शकतंय मंजे त्याज्या प आ मागंपुढं काहीतरी होऊ शकतंय, तर आपण म्हणजे एका दिवसात जाऊन दोन दिवस तिथं राहून
म्हणजे ह्या जे आपण बघणारे स्थळ हाय. प्रेक्षणय स्थळ आहेत. तिथली मग त्याला काय तरी तिकीट अस
तिकीट असतात की, हो. म्हणजे ते आता तुम्ही अ-म जाऊ जावा पहिला म्हणजे तिथं. मग बघा म्हणजे तिकीट असतंयचं पण किती रुपय काय म्हणजे वाढ-दर-वाढ हुतंय त्यामुळं प्रत्येक ठिकाणी, हा प्रत्येक ठिकाणी पैसे ते आहेत.
आ अच्छा. म्हणजे हा तेच की म्हणजे नियोजन करून जायला पाहिजे ना.
त्यात कसं असं तीन हजार रुपये पर्यंत आपला खर्च येतो.
म्हणजे तुम्ही तेवढीच जण होतात का?
अ आम्ही आमच्या घरातलेच होतो म्हणजे आम्ही पाच जण होत आणि आमचे दोन तीन मुलं होते. जास्त काय नव्हते.
हम्म हम् छान सांगितलंच ग तू म्हणजे तस एवढ चांगले म्हणजे भरपूर पॉईंट आहेत.
पॉइंट आहेत हो आणि जेवण आपलं राहण्याची सोय ते हॉटेल पण आहेत तिथ परत हा
ची सोय हॉटेलची सोय परत ते सगळं दऱ्या खोऱ्या अरे आज तसं बघायला गेलं तर खूप छान आहे. मी जर जायच ठरवलं तर? मी ना नक्की जाईन तुझं म्हणजे तू जे मला सुचवलंस ते नक्की मी बघ बघू येईन.
बघून ये.
हो हो करेन मी नियोजन हो हो. चालेल चालेल थँंक यू तू सांगितल्याबद्दल असं पण झाला मी बघणारच होते तुला फोन करणारच होते व्हेकेशन साठी कुठ म्हणजे जायचं प्रवासासाठी किंवा काय बघायला चालेल ठेऊ का मग?
हा हा ठेव चालेल